हा काय करायलाय
हॅलो
हॅलो
टोपण ट्रॅ्हल्सध्ये फोन आलं हॅलो
हा आम्हाला दक्षिण भारतला जायचंय
दक्षिण भारतला जायचं
हा त्याबद्दल जरा माहिती हवी होती
किती जण आहे
आम्ही सतरा जण आहेत की
बरं मग तुम्हाला कम्फर्टेबल वीस सीटर गाडी चालेल का हम
त्यामुळे चालेल वीस सीटर चालेल
हम् ह् मग तुम्हाला पॉइंट कुठले कुठले करायचे आहेत
आम्हाला जाताना दक्षिण भारतला जाताना जे जे लागेल ते सगळं करायचंय मग परत डायरेक्ट यायला येते ना किंवा येताना केलं तरी पण चालेल असं काय नाही
बरं पॉईंट लिहून घ्या काय
बरं बर सांगा की
गोकर्ण
हां
मुर्डेश्वर तिथ याना म्ह एक लागते पॉइंट
हा हा
म्हणजे कसं दगडाचं लावापासून दगडाचं हे तयार झाली डोंगर मुर्डेश्वर घेतला
हा घेतलं
इडगुंजी गणपती
हम्म बर का मप
दोघन गणपती झाल्यानंतर मुर्डेश्वर झाल्यानंतर उडुपी
उडपी
श्रीकृष्ण मंदिर आहे म्हणजे कृष्ण झोपले झोपलेले असं अवस्थित आहे
हा हा
श्रीकृष्ण उडपी मंदिर झाल्यावर मुर्डेश्वर मध्ये दुपारचं तुमचं जेवणच होतंय
हा हा
उडपी करून धर्मस्थळला वसते
धर्मस्थळ मध्ये काय बरं
विरोद स्वामींचं मठा आहे
हम् हम्
म्हणजे ना समी मटा आहे तिथे वस्ती सोय वस्ती करायचं
हा मगज ते काय प्रसादाची वगैरे सोय काय म्हणजे काय बाहेर हॉटेलमध्ये जेवण करायला लागणार
नाही स दोन्हीकडे प्रसादची सोय आहे पण तिथे प्रसाद त्या टायमिंगला जायला पाहिजे नाही गेले तर मग बाहेर जेव्हा लागणार
हा हा
मग तिथनं थोडं सकाळी उठून शकलेशपूर घाटातन डायरेक्ट श्रम बकु कुके सुब्रमण्यमुक सुब्रमण्यम करून मग श्रवण बेळळ श्रवण बेगळ करून स्वयं बगळ पण वस्तती सव आहे चांगली पर
हा हा
सोया
हा हा
सणण बह वळा पायऱ चढून जायचा वर वरख एक एक फोटच बाहुबलीची मूर्ती आहे
हा
तिथे जाऊन दर्शन घेऊन यायचं
हम हम
जितन मग तिथनं मग एक अनेक जैनांचं मंदिर लागते
हा हा
बघायचं मग टिपू टिपू सुलतानच राजधानी बघायचं श्रीगणपट्टण
हा श्रीवर्धनपट्टम
श्री रंगपट्टणम श्रीरंगपट्टणम मध्ये हम्म
हा हा
त्यांच राजमहल हा तथ राणीचं बघ रा राणीच रान काय म्हणत त महल आहे राणी महल
हा हा हां
ते दोनशे अककर मचा राजवाडा आहे
हम् हम्
बघायचं टीपशलताच समाधी बघायचं
हां हां
तिथ मग वस्तीला मैसूर
मैसूरला का
ह् मग मैसूरला गेल्यावर वस्ती करायचं सकाळी उठायचं.
हम् हम्. हम्म पॅलेस
हम्म तिथं तेि राजाच पॅलेस आहे तिथं.
हा हा.
पॅलेस बघायचं तिथनं मग झू बघायचं प्राणी संग्रहालय
हां हां.
प्राणी सग मध्ये दोन तीन तास लागते.
होय का त्याचा टायमिंग कितीरी किती आहेच्यारी
अकरा ते पाच आणिवाड्याच राजवाड्याच पण अकरा ते पाचच आहे. मग सकाळी लवकर उठून पहिला चामुंडाईल करून यायचं.
हा हा.
आणि कुठला पॉईंट राहिला. पहिले स रुंदान गार्डन रात्री सात सात सत पर दस ते दस परर
हम् हम्
दोन गार्डन
हां हां
बघायचं आणि उटीच्या दिशेने आपण जायचं उटी
उटी हा उऊटी
उटला जायच हम् थंडावीच ठिकाण आहे. तथ रूमच त व्यवस्था आहे सगळं.
हा हा.
मग उडतीला जात असताना तुम्हाला रस्त्याला हे विरापणाचं जंगल लागतं.
हा हां.
या पच जंगल म्हणजे सगळं तुम्हाला प्राणी बघायला मिळत.
हा हा.
वीरापनच जंगल मोठा यते.
हं् हं.
हयण हत्ती हे सगळं बघायला मिळते रस्त्यालाच अ गाडी चाढवाय त्यात हम्म. मग उटी म पोहोचल्यावर क नाही वि सकाळी हे बघायचं चहा फॅक्टरी कॉफीट चॉकलेट का?
एम.
हम्म.
हां हां.
चॉकलेट कस तयार होते कॉफी कस तयार होते हा पावडर कस तयार होते.
हा हा तिथे दाखवतात.
हे त चकलेट आहे. झाल्यानंतर मग हे बघायचं. खडा खडा बसाला
कडेई मसाला हा हां.
सगळ्या प्रकारचे खडे मसाले तिथं तयार होत्या म्हजे तिथे शेतीच आहे ना त
हा हा.
तिसर बघायचं तथलं मग गार्डन एक, दोन आहेत. रोझ गार्डन हाय, बॉटॅलिकन गार्डन हाय.
हा हा.
ते गार्डन वगैरे बघायचं, तिथ न मग संध्याकाळी कोईमतूर ला जायचं.
कोई मतूर ला काय?
उटी आणि कोइंमतूर ला जात असताना, एक रेल्वे लागते.
हुं हुं.
तिथं पिक्चरची शूटिंग झाली, गाण्याची
हा हा.
ते गानं शूटिंग झालय माहिती का रेल्वेेत?
हा झालय कि, ते ह्याज हा तेच कि
तेच बघायचं.
हा हा.
तिथंन मग. पळणीला जायचे पळणीत
परळी
पळनी
पळणी हा हा.
हम्म पळणी हे तामिळनाडूमध्ये येतय.
हा हा.
म्हजे पळणीतच हेज हाय, मुरगन च टेम्पल हाय, मुरगन
मुरगन
हम् मुरगन म्हणजे कार्तिक स्वाभीचा भाऊ
बघू काय हा हा?
मग ते झाल्यावर पळणी झाल्यावर ह्याला जायच, आदि योगी
आदी योगी हा हां तिथे काय हाय?
आदी योगीला कस हाय?
हा.
हे हाय. मोठं मोठं शंकराचं स्टॅच्यू
हा हा तेच हा.
हम्म.
मोठी शंकराची मूर्ती काय? हा हा.
आदी योगीला रात्री लायटिंग शूट भारी असतय.
हा हा.
बघण्यासारखं असतय.
बघण्यासारखं आहे हो हा.
ते झाल्यावर मग गाडी जाणार मीनाक्षी मंदिर
हा.
मीनाक्षी मंदिर एवढं मोठं हाय, दोनशे एकर मध्ये मंदिर हाय नुसतं
होय काय एवढ मोठ हाय?
व्हय.
एवढं फिरायच तर कधी किती वाजणार तिथं तरी?
हम्म दोन तीन तास लागतय, कुठल्या दरवाजान गेलय? कुठल्या दरवाज्यान आलोय काय कळत नाही?
कळणार नाही, हा हा मग तिथ असे माहिती सांगणारे असणार का काय?
होय असणार की,
असतात नाही गाड साईड
गारड असत गाईड असतात
तेच आहे
इतके झाल्यावर डायरेक्ट तिथं कन्याकुमारी
कन्याकुमारी हा
कन्याकुमारीला जायचं तिथं कन्याकुमारीत शून्याचा जो शोध लावला आहे
हा हा
तर एकदम स्टॅच्यू आहे स्टॅच्यू
स्टॅच्यू ह्म
त स्टॅच्यू बघायचं
हां
मग विवेकानंदच हे आहे वस्ती करायचं तर वस्ती करायचं
ह ह
आणि तिथं कन्याकुमारी मंदिर आहे ते मंदिर बघायचं
हा हा
स्वामी विवेकानंदच स्मारक आहे ते बघायचं मंदिर बघायचं
हा हा
समुद्र साहतीय बुटीन झाला
हां हां
सकाळी दहाला चालू होते संध्याळी चार ला बंद होते
हां हां
आणि मग तिथनं रामेश्वर
रामेश्वर
रामेश्वर हा आहे इथन पाचशे किलोमीटर
हम् हं
रामेश्वर म्हणजे बारा ज्योतर्लिंंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे
हा हा
ते पण मंदिर मोठा आहे तिथं एकवीस कुंड आहेत त्या कुस कुंडांच आंघोळ करायचं
करायच हा
हम् प्रत्येक कुंडात जोन थांबा एक तांब्या पाणी घातात एकवीस कुंड अंघोळ समुद्राचा अघुळ करून आणि गोडपना अघुळ करून दर्शन घेऊन फैर पडाय म्हणज तुचं रामेश्वर मधलं एक ज्योतिर्लिंग झालं
झाले हां हां
तिथन मग जायचं रामेश्वर हे नवीन समुद्रात पाच किलोमीटरच ब्रिज आहे
ह् हम् हंम
ब्रिज बघायचं तिथून मग डायरेक्ट शिवकांची विष्णुकांची कांचीपुरम तिथे तिके साडी र होत जरीच काय होतथे कांचीपुरम साडी
कांतीपुरम साडी तिथे तयार होतात साड्या
हम्म इथे साडेच मंदिर पण आहे शिव कां विष्णुकांची दोन्ही मंदिर बघून साडीचं बघून हे करायचं येस चितन पण गाडी येणार डायरेक्ट वेल्लोर ला
वेल्लोर हम्म हम्म हा हा
गोल्डन टेम्पल बघायचं गोल्डन टेम्पल सगळं सोन्याचं मंदिर आहे सोन्याचं पत्र आहे सोन्याचं हे आहे मुळा पण त्याला सोन्याचा मारला
होय काय ह होय म्हणूनच त्याला गोल्ड म्हणूनच गोल्डन टेम्पल म्हटलेत ना
हम्म
हम्म
ते करू क नाही
हम्म
ह्याला जायचं बालाजी हम् बालाजला जायचं
हम् हम्
बालाज झाल्यानंतर मग पुढच तुम्हाला आणि थोड्या वेळात फोन करून सांगतो माहिती
चालेल चालेल
हां हो